हॅलो. हा तुमचा ऊस चाला नाही ना.
अ.
त्याच्यात भरला गेला ना तो.
हा मग असंच झाल आमची दोन, तीन कॉलम मग अशीच अशीच झालय मग.
लगे आता तुम्हाला पहिले दोनच लावले ना? आणि पहिला मिस कॉल घ्याला नाही त्यातून उचललं नाही त्याच्यातले आता तीन कॉल धरले गेले.
म ते कॉल धरला मग आ
हा धरा लगेच मिनिट राहतन त्याला लगेच धरला जातो तो.
हा.
हम्म. काय म्हणता मग अजून?
आता काही नाही पहा आता पाणी आलं पोरी पाणी भरते. मी स्वयपाक करते भाजी
काय केलं का मग थायरॉइड चेक केलं तुम्ही?
नाही ओ. कुड केलं पण मग मी आंबा हे उ राहिले ना पण मग मला असं दम वगैरे काय लागेल नाही बई.
तुम्ही फिरायला नाही दम नई लागत दमनी नई लागत पण असा तुम्हाला त्रास होतो काही ना घशामध्ये
नाही नाही त्याच्यात नाही काही त्रासगिरस काहीच नाही त्याना काय सांगितलं होत तुमी जेवढं या आमकाल सांगतम आता शिकवड तुम्हाला गाण हे होरा आला म्हणते ते हाडाचा हाय.
हाव का? हा तर पाय असं दुखल्यासारखं वाटत तुमला? तुम्हाला असं काही हात, पाय दुखल्यासारखं होतं का?
हा मंग बई दुःखत होते हातपाय आणि ते.
हा. मंग हात, पाय दुखत्यात आणि अ चेहऱ्यावर ताप येतो, सुज येती. अं. सुज बी येती. त्यान थायरॉइड न सुज येती हात, पाय ठणकत्या. असं होत मग ते फिर गरजेचं आहे त्याला हा मला बी माझं बी आहे ना बई माझ बी वाढलेलं आहे ना. गोळी घेते मी.
मग तेच ना ते काका तेवढा खरीदला हे करून बई
तेच ना खा माग. आवतानी वाढलं ते थायरॉइड न शरीर वाढतं. थायरॉइड आपल्या अगोदर थायरॉइड ना शरीर वाढून जातं.
होव का.
थायरॉईडनी सुधरती तब्येत.
हा
असं नाही आता माझ बी मी डॉक्टरला विचारलं ना समजा वजन मी आमरोबादला गेलती ना तर मी चेक केलं मग. मी विचारलं मग डॉक्टरला. डॉक्टर तेच म्हणे थायरॉइड न वाढलं म्हणे वजन.
होव का.
हा त्यांनी वाढलं म्हणे
हा
तर थायरॉइड न वाढत गोळी घेणं लागते मा सकाळीच.
आता एक कॉल राहील तुमचा आहे ना.
यकराईला आता काय माहिती गृहित धरला जातो काय ते तीन धरले ना.
तीन झाली तुमचे भरपूर पण या पा ते धरलंच नाही ना एक कॉल.
धरलाच होत मी दोनच केले तुम्हाला दोन आपण दोन वर चर्चा केली. आणि ते एकटून म उचलला नाही ना.
हा
तर तर तो तो धरला गेला काय माहिती मग.
धरला त्यान ते मग बी असेच झाले मग त्यांत काल धरून घेतले ते शून्य काल.
हा हो का हम्म. काय म्हणता अजून म? हा गेला हो तो सातलाच जातो लगे दीदी राहिली अजून समू आता. समू शाळेच्या गाडीत जाती ना?
होव का.
तर मग ती ती जाईन आता ती साडेआठ ला गाडी येते तिची आणि तो सकाळी तो सकाळीच जातो.
होव का.
हा तो तो सातला त्याच सातला ट्युशन राहत सात दहा ला जा सात ला दहा मिनट बाकी असले का मग जातो. आणि आणि ही मग साडेआठ ला जात मग तो तो डबा नाही रोज त्याला ना मग थोडा उशीर त्याला नीती मग ही समू जाती ना नंतर दिदी मग ति त्याचा डब्बा घेऊन जाते. मग ड्बा लवकर करायचं म्हणलं का फिरणं नाही होत मग.
हा
मग आज कस आज फिरायला गेले नाही काही नाही मग म्हणून आज मग झाल्या पोळ्या मग मिसळ आणली तर न त्याला आज मिसळ खायची होती.
हा
राजू भाऊ. हॉटेल वरून मिसळ आणली मम्मी मम्मी मी मिसळ ळतो म्हणे पोळ्या टाक म्हणे मग म पोळ्या टाकल्या फिरायला नव्हत आज काही. मग लवकर साडेपाच ला झाडजुड केली आंघोळ ते केली. आणि मग लगेच पीठ भिजायला लागले. मग त्याना पोळ्या केल्याच होत मग डबबा घेऊन गेयला नाही तर मग हिच्या जवळ न्यायला लागतो दिदी. जवळ भीती मगून त्याचा डब्बा. हा म्ह तो डब्बा नाही नेत मग. अं कारण लवकर जातो ना मग एवढं लवकर डब्ब कुडं होतो का झाडझुड राहती मग आंघोळी राहत्या मग मग डब्या ला का पाणी मग डब्बा लवकर होत नाही मग
ते असनामा
मग साडे आठला याच्या जवळ येते गाडी मध तो ट्युशनला जातन लवकर मग नाही देत मग मी मग फिरायला गेला मग फिरण लाऊन जात असं होतं मग
होा नव अखतस नामा
फिरणं बी गरजेचं आहे माय काय करते वजन वाढवू राहिला र कमग.
अ ती कासा काय माहि स्वाती ताई आहे.
हा.
मग या किलो वाचजर मालडव नाही मी फिराला नाहीत आता आता माग येत नव्हत त्या बी त्या स वच्या वाढवत.
अह मग तसच होत ते तुम्ही ना फिरायला लागा. बंद करा ना हे पाय फिरायला लागलं का? आपण दोन तीन महिने फिरल र कमी दिसत बरं का आणि मग तुम्ही परत फिरणं बंद करा फिरणं बंद केलं ते लगेच वाढून जात झपाट्यानं मग.
हा मग ते ब तेच म्हणज नांदायला खराब झाली पण मग बरं खराबस
खराब झाली म्हणजे तुम्. सोडलच नाही ना बाई तुम्ही हिवाळ आणि पावसाळा स चालूच आहे ना तुमच? फिर न आता हे पा बरं आमचं किती? किती गॅप पडला मंगलचा तर मंगल किती दिवसाची नाही फिरावा.
नाही माहिती आता काहीच नाहीय याड हो.
तिला किती गरज आहे उलट आपल्यापेक्षा तिला जास्त गरज आहे.
होाव.
तिला तर राहून राहिलं तिला फिरायची गरज आहे आता आपलं कस आपलं. ं सोरं वे फक्त आता थायरॉइड सा तेल फिड नाही आपल्याला वाढल म्हणून तिला राहण्यासाठी गरज आहे ना तिला कोण सांगल बाई तिला काय मनात तोत निगंतु बनलि
मग त्याला कळत नाही का त्याचं काय हे काय नाही आपल्या जीवासाठी फिरत. त्यांना झोपतो मोडत.
हे पा म सारखी वडवड तरी आहे का तुम्ही सांगा तिच्या ती फिरायला बी आली. त्या शकुंंतला बाईे. अ राने जवळ ती झाडून घेते झाडजुड करत. डब्याचं काम नाही डब्बा पोरगेते अकरा्याला डब्बा देत. त्या स्वयंपाकाबरोबरच स्वयंपाक करतात त्या मला तरी पोरांचे डब्या अगोदर करणं लागतं म दोन्ही पोरं आहे सगळं करणं लागतं मला या का हातानं. तसं नाही बी मग जर तिच्या सारखा असत ना मीले फिरले असते खरं सांग तुम्हाला खरंच नाही फेरलंचते मी उशीिरा आलोक.
ना.
म मनावर घेतला पण मग असं झा वडवड होन जात. आता ह आई ना आप्पा गेलं गावाला लगे आता फजता असं होतं ना. आणि दुकानात बसणं लागतं यांना कुठे जायचं तर छातात बितात जायचं तर आपल्याला दुकानात बसणं लागतं. म्हला एक घरात काम लांबून जातं ना.
ते टेन्शन राहतं ना आपल्या आपल्याला
अनभई तिला तर खरच. तिच मग तर तिच्या सारखं असत मला हाताखाली घरात झाडजुड करायला अंगण बी झाडाला मी साडेसहा वाजेला घरातच त्याले फिरतच राहिले असते. आपल्या शरीराची आपण नाही काळजी घेन त कोण घेईन.
ह नाोग तेच मनल भाई.
आपल्याला काळजी घेणे ना आपल्या शरीराची बाई फिरा तुमच? खरचले मस्त चालू तुमचा पावसा आहे केवळा तब्येत मग बी चांगली झाली तुमची माग माग अगण सुधरली होती मग
मग म सोल्डर्स नाहीसा मी लू एकसारखी मह जा आपल्याला काय करताय शेरी झा आलाय करून
हा खरच नाही मार मी माझं थायरइड वाढल व नाही तर पहिले कुठं इतकं होत जाऊ द्या बाई आता लागल फिरायला परत काय करते मग त्या दिवशी बाद लावले बाई मंग बोर चालतो दोन दिवस हा सोक मांड्यार भरून गेल्या
बैत्या नावला मे बारतेव सत्
मग माड्या इतकं भरलं बाई माझ्या गवळीत दोन दिवस बाद लावले बाई आम्ही मग मांड्या भर पाहिला आता येत का नाही ते बात पाऊस काढला नाही पण इतक्या मांड्या भरल्या मग दोन दिवस ना अस जीवलं इतका बोर झाला असं नाही वाटलं आणि त्याच्या नंतर मग चालत नव्ह ग मग काही आलेच नाही ब मी दोन तीन दिवस आता उद्यापासून करणे परत नाही रेगुलर पेरायला लागणे
हा ना मग तेच म्हांटलं भाई
एकटेच फिरत होते तुम्ही आज आता
हां नाही नाही काश बा इ तेे आलते आज आजकास काय आलते म्हणून पाच वाजता आल त लगी
हा दिसला होत त्या मला वापस जाताना मी झाडून गेले मधी
हा
तर चाललं त्या दोन् दोघी जरी त्या बी बंद झाल्या वाटते ती काडल्या बा आता ये न
हा ते बा नीवर आल्या आता
ह ना
हा हा पूज्याला बी गराज आहे बाई पी फिरायची पण ती पूजा काही फिरत नाही हम्म तुझ्या मला खाबडची तिला ब गरज पण ती काही फिरत नाही
हा तिला बी माय सारखीच आहे तिची बी
हम्म
तिला बी गरज आहे हम् हा ते हा बई फिरा म्हण मनाच मग तिला
ती म्हणजे मालकुडं ठाय रे ठे का आईकडं ग नाही मालल्या जीवार येत सकाळी उठायचं
अव न झोप आता आपण काय हो ना झोप मोडूनच येतो ना
हा ती म्हण तुम्हाला सवय लागेल म्हण तिथही
हो झोप मोडूनच येतो ना आपण पण मग आता काय करते आपलं नावीलाजी म्हणून
हा
हह स्टॅपलर मारूंगे पपा कड हा आपल्या नावीलाच काय लैवजन फिर ते समूच तिला शाळेत जायचंच म्हण त मला काहीतरी गिफ्ट दे मग तिला नलपेंड होती र बबल होत नवीन क्लचर घेतलं चॉकलेट कॅडेबरी घेतली आता ते पॅकिंग करून ते म्हणती शाळेत न्यायचं दाखवायचं असेल मैत्रीणला माझी मम्मीने मला गिफ्ट दिलं पोरीच कस राहते पोरी लाजून कळत नाही तररलं कासच नाही डगळूर राहातू
प दि पा
मी फोनवर बोलू राहिले तिचं तिचं चालू आहे मला गिफ्ट दे गिफ्ट मग दिली आता नवीन नेलपेंट होती क्लचर रब्बर होत ते दिलं आता ते पॅक. किंकाराचं तिला
हाव का?
हा ते पॅकिंग कराचं आणि मंग शाळेत जायचं. तयारी झाली तिची तिने आवरलं तिच्या त्या हातान आवरते आता, आता थोडसं समजा यंदा आवरती यंदा काही क आंघुळ विंगूळ घालून नाही देण लागत तिला
मागच्या वर्षी नेलती परत लावते हा.